हॅलो हा मग मी हिला
हां
अच्छा, मॅथ्सच काय प्रॉब्लेम आहे?
मॅथ बेसिक पासून असते.
हा
तर त्यातनी पोडोमास वगैरे सगळं सगळं असतय.
ते जमत आहे का मग?
हा थोडं जमते थोडं कन्फ्युजन होते काहीच समजत नाही.
ते होते होते कधी कधी आणि त्या म्हणजे स्टार्टिंग आहे ना आता बेसिक होऊन देते. थोडं त्या जे नाही जमत नाही त्याला थोडा जास्त वेळ द्या मग
असं करू का पण मला भीतीच वाटते मॅथ्सची.
हम नाही नाही होऊन जाते बा
मॅथची भीतीच वाटते मला आधीपासूनच त्याच्यामुळे मी मॅथ घेतलंच नाही कधीच, आणि आता मॅथचाच अभ्यास करायचा
आणि सगळे लोक ना एका मॅथ वरच जास्त फोकस करतात बरं
हम्म
मी मग सांगतो ना एक काम तुम्हाला कोणतं जमते मराठी आणि जी केे जमत आहे.
हम्म
निकिता म्हणजे अपडेटवालाच राहते सगळं
हाव
ठीक आहे आणि मराठी जमते ना?
हो
याच्यावर जास्त फोकस करा आणि मॅथला पण थोडा जास्त वेळ द्या म्हणजे जस आता तुम्ही, टायम देताय एक तास देताय तर मग एक दोन तास रेस्ट करून पुन्हा एक तास जा,
अहं
किंवा त्याला जसं आता तुम्ही एक तास देताय एक दोन तास रेस्ट करून, शॉर्टली त्याला अर्धा तास झालं म्हणजे जे गोष्ट नाही समजत त्याच्यावर जास्त फोकस करा. पण ते तुम्हाला जे जमत त्याच्याकडे, म्हणजे असा इग्नोर न नका करू.
नाही का.
माझे सर सांगत होते ही ट्रिक, नाही म्हणजे ते हर ते काऊन सर. अरे भाई म्हणते तुमको आपने को त मालूम आहे ना म्हणते आप को मराठी आ तो इंग्लिश नाही आती तो आपण काय के लिये इंग्लिश के दवडना है म्हणते. मराठी येतिये उस्को अच्छेसे रटना मंताय उसकी चाल डाल पहिले समजकेे उसके बाद इंग्लिश को हात लगाना मंगताय.
हा
अभी त इंग्लिश वाला जमाना तो हे ही नाही समजा पढना लिखना भी नाही आता तो गुगल बाबा बोले पूछलेणे का बोले की इंग्लिश की स्पेलिंग क्या है. खाना खाने के वक्त आपण इंग्लिश मे क्या बोल सकते हो तो आंसर नाही देता है बोले
हा.
असं, म्हणून मी तु तुम्हाला सांगितलं आता.
वा छान आहे, मी ट्राय करत तर नक्कीच सगळीच.
हा हा, नक्की नक्की.
मी मॅथकडे बघतच नव्हती.
सेम होतं माझा पण, जाई नव्हता पण आम्ही इग्नोर केलं त्यावेेळेस.
अच्छा.
पण आयटीआय मध्ये बेसिक बेसिक राहिलाच काही वाटलं नाही आणि आता मुलांना दोन महिने मी जेव्हा केले तुहाला सांगितलं नव्हतं का, तेव्हा थोडसं डोक्याच्या वरून गेलं ते.
हम्.
तासा.
सर म्हणत होते की जे नवीन मुलं आहेत त्यांना जरा अवघड जाईलच.
हा जातेच ते अवघड, जाईलच नाही. ते म्हणजे मॅथच ते काय म्हणते ते खानदानी असर आहे. ते आपण पकडलं तर ते अवघड का अति अवघड जाते. असांय.
आणि माझ्या साईडला तर सगळे काही दोन तीन वर्षापासून करत आहेत ना. मी. मी आन्सर काढेपर्यंत त्याचं आन्सर तयार पण असते क्वेशचन द्यायच्या आधी सरांनी.
होतात ना म्हणजे ते एकदम मास्टर माइंड राहतात ना. त्यांना माहित आहे की बागले वाला बंदा क्या कर रहा ह मै तो रेडी हू इधर. असं असतं.
आणि मला वाटते मला कसं कधी जमन असं.
होईल होईल होईल आधी पण जे जमते त्याच्यावर म्हणजे इग्नोर इग्नोर नका करू. त्यांना पण पडा त्यांना पण वेळ द्या थोड, आता जस एक्झाम पण मराठीला एक तास देतच आहात पण त्याला मॅथ्स् ला अर्धा तास द्या. पण डबल रिपीट करा.
अच्छा पण मॅथ असा सब्जेक्ट आहे की मॅथ रिपीट करावच लागतं.
हा. त तुमच आता टाइमिंग कस आहे चार ला तुम्ही घरी येता एक तास तुमचा रेस्ट किंवा फ्रेश वगैरे होण्यात आराम करण्यामध्ये जाते बरोबर, नंतर पाच ते सात घरचे काम. जेवण वगैरे करायला आठ साडेआठ, जेवण किती ला करता तुम्ही?
जेवण साडेआठलाच राहतं.
म्हणजे नऊपर्यंत जेवण होऊन फ्रेश.
हम
म्हणजे थोडा जेवण केरांतर थोडा वॉक केला की बरोबर- बसून जायचं एक तास. मग पुन्हा थोडस उपायच आधी अरच आणि मला या- पण ना असं कंटिन्यू पकडून नका बसू.
अच्छा सकाळी करतच जाईल मग अजून मत-
हा तसं करा. आणि मॉर्निंगच थोडं म्हणजे ते आधीपसून म्हणतात. कि मॉर्निंगचे थोडं जास्त लक्षल, हा.
हम्म! ते खरं आहे, राहते लक्षात.
ते थोडं जास्त करा. एक गोष्ट बोलू का? कोणती पण एकवीस दिवस ट्राय केल्यानंतर ते चील वाटते.
हम्म
खरंच एक एकवीस दिवस म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजेट क असं टाम टेल बनवूनच ठेवा जं स्टटडी टेबल आहे किंवा रूम असेल ना. तिथे एक पेपर घ्या. मॉर्निंगला आपण किती वाजता उठतो काय उठतो म्हणजे पूर्ण ते झोपेपर्यंत. ह म मोबाईलला आपण किती वेळ देतो?
हम्म.
ते पण तिथे नोटीस करा बरोबर होईल.
अच्छा तेच फॉलो करत रहाचां.
खरंच रे बाबा मी तर केलं नाही आतापर्यंत मला ज्यावेेळेस माहित झालं त्यावेळेस. मी म्हणजे सगळं बंदच करून घरी बसलो होतो माझला ते त्रास वाढला होता तर- त्याच्यामुळे बघा बरं ट्राय करून काय होते तर, - मग मला सांगाल हा हा हा.
करते मी ट्राय खरंच. तस तर मोबाईल मी काय जास्त बघत नाही आता कॉल चालते.
हम्म.
आणि तिकडनल्यावर बस मग एक तास मोबाईल बघतोय.
अच्छा म्हणजे शेड्यूल आहे तुमचा मोबाईलच्या त्यामध्ये.
हम्म मोबाईल जास्त बघतच नाही.
चांगलंय चांगलंय. माझं एक्सिडेंट झालं होतं त्यावेळेस म्हणजे बंदच म्हणत होतं डॉक्टरने सगळं की फोन वगैरे नका बघू हे ते वगैरे. पण माझा शेड्यल होता म्हणजे मी जसं आज झोपल तर माझी बारा ते चौदा तास झोप होतच होती त्यां एवढं खतरनाक मेडिसिन होती हंड्रेड वन थाउजंडच्या वर्ची एमजीची नाही का? हलत. मी दहाला झपलत होद्या साडे दहा अकराला उठ तो शेड्यूलच बनला होता माझे सहा ते सात मंथ.
बापरे.
मग त्याच्यामध्ये तो शेड्यूल एक झाला होता की मो मोबाईलला दोन वाजतापर्यंत डाट न करायच नाही मोबाईल सायलेंट म्हणजे सायलेंट. किंवा मोबाईल मग इकडे समोरच्या हॉल म त्यान तर ब्रश वगैरे गेला चहा घेतला मेडिसिन खाल्ली जेवण केलं का पुन्हा मेडिसीन खाऊन झोपायचा. मोबाईल मोबाईलशी म्हंजे असं म्हणजे जेवन झाल्यानंतर अर्धा तास.
हम्म.
मेडस खाल की झोप संध्याकाळी उठलं समर बस इथेच मग इकडे तिकडे बोलला बन्हा तो सेड्यूलच बनला होता माझा. दीड वर्षापर्यंत.
बाप रे बाप.
असं हाय. राहता राहता काही काही गोष्टी बाळाव्या लागतात मग कसं आहे ते थोडं आता असे ते बेल्ट वगैरे निघाले तर मग जास्तच हाय भीट लागली मग मोबाईलची मोबाईल सुटतच नव्हता मॉर्निंग ना शोप तर तेच होती शोपच शेड्यूल तेच होतं दहा अकरापर्यंत.
हम् हम् हम.
ते शेड्यूल तरच होता पण त्यानंतर मग दिवसभर. कंटिन्यू इंस्टाग्राम पुन्हा इन्स्टॉल केला. होत नाही स्नॅपचॅट हे मग जास्तच झालं होत.
अच्छा.
आ आत्ता पण इनस्टालच आहे माझ्याकडे ते जातेच तिथे आपण किती पण मी इग्नोर केला तरी तेई इंस्टाग्रामच्या रील वर जाईलच जाईल असं झालंय ते.
ते तर आहे इं्स्टाग्राम तर तर सगळीकडे पाहिजे तच
हम्म ते आहेच नाही एक्सिडेंट पासन खूप जास्तच झालं आता आणि स्नॅप ना पण मला प्रत्येक डिस्ट्रिक्ट ममध्येध्ये राहाला होत प्रत्येक डिस्ट्रिकचे ते गली म्हणजे बॅटमेटचे ग्रुप आहेत गलीबोई वेगळ तरी आहेत म्हणजे आताच नाही बघत नाही आ मी पण ह वीकली ह पंधरा दिवसातून एकदा बघतो सगळ्यांसना
हम्म हम् हम्
असचछा
माझ्याकडें होतच ना मी तर बंदच करून टाकल
आधी तर ते समजलंच नाही आधी सभजलंच नाही आणि इन्स्टाग्राम असं होत की माझ्या मावशीच्या म्हणजे माझ्या फ्रेंडनी ओपन करून दिला होतं पण मी शेडत नव्हतो मग पावशीचा मुलगा आला एक दिवस त्यांनी हा फॉलो केली म्हणते तुं फॉलो बॅक फॉलो बॅक नाही केला म्हणते आतापर्यंत
हम् हम् हम्
अरे बा मला समजतच नाही म्हटलं काय फक्त पाहायं पण आणि हे करायचं तेव्हा नव्हतं युज करात खूप म्हणजे नाहीच आहे बरोबर त्या म्हटलं पण ते आम्ही पाठवलं तर फॉलो बॅक केला तर मात तू पण माझा फ्रेंड आणि मी पण तुझा फ्रेंड असं झाला म्हणते आणिर फॉलो बॅ नाही गेलं तर फक्त मी तुझ फ्रेड आहे असं त्यांनी सग्या एक एक गोष्टी सांगितल्या तेव्हा माहित सला
हम
तेव्हा माहीत झालं तर मग ते आता अति जास्त माहित झालं कोणती रीलली का दहा लोकांना शेअर ग्रुप व व्हॉट्सअपच्या गल्लीबज मध्ये शेअर मग ते तिथे पण गलीबजला शेअर केल्यानंतर तिथ मग ऍडेट कारण कोण आहे रे बवायचंही त्याला मिेनशन करा असं झालंय
हम्म
आहे हे आता ते सुरू बघू आता काय होते तर
हम्म आता मग काय तुम्ही जॉबचा ट्राय करताय का
हा तेच आता थोडं माझं माहित आहे का आता काका मरम बोलले तररीकला गोंदि आमगाव गेली होून सांगितलं ना पाण्यामध्ये का तेव्हा पासून माइंड मध्ये सुरू आहे की जॉब की स्टडी थोड्या वेळासाठी वाटत आहे की दोन वर्ष स्वतःला द्याव आणि थोड्या वेळासाठी असं वाटत आहे की सगळ्यांची पप्पापाची पण सिक्स्टी सेव्हन झालीत ना कमप्लीट मम्मी पण सिक् ी वन तर असं वाटते का आता झालेले बाबा एज झाली तुझी जे आहे ते तुला करावं लागेल
हो ना
अस ते सुरू आहे आता बघू आता काय होते तर
हम्म मग असं करायचं
हा
जॉब कयचा नाही तर ऑनलाईन स्टडी सर्च करायचं
तसं होईल का पण ऑनलाईन
हा होते फक्त शाश्वत अकॅडमी ना महेश पाटील सरांचे क्लास करत छान आहेत
करावं लागेल आता
हम्म त्यांचे छान आहे रिझल्ट पण छान आहेत असं
सगळ्या गोष्टी इग्नोर कराव्या लागेल मग पूर्ण आणि घरी असल्यावर नाही होत रे बाबा
चित माहती आहे मला अुभव आ मला माहित आहेय नात नाही ग
घरी म्हणजे कसं माहित आहे का माझं घर एकदम सेंटर भवन मध्ये आहे मी तिथेच म्हणजे गावातले सगळे प्रोग्राम वगैरे माझ्या घरासमोर मी पाठवेल तुम्हाला व्हिडिओ बघाना गावातले सगळे प्रोग्राम माझ्या घराच्या समोरच हॉस्पिटल समोर म्हणजे प्रत्येक प्रत्येक पण कोणता फंक्शन चालू घराच्या समोर आणि मेन म्हणजे घरी टी स्टॉल आहे ना पप्पांची ते पण म्हणजे घरीच आहे आणि आता मग कोणी आला तर मग आपल्या इथ चहाला तर अरे अनिकेत भय्या है नही क्या घर पे आणि मेकअप आयटीस लिडर बनव तर मग कसा य ते थोडासा जास्तच हे करते कोणी आले तर बरोबर ते फोन करतील घरी येतील ते राहतेच त्याच्यामुळे घरी नाही जमत माझ्या साठी तर पॉसिबल नाही य
अरे यार मग आता
म्हणजे कोणी नाही कोणी ते म्हणजे घरी आवाज मारतील किंवा पप्पा पप्पां म्हणतील मग किंवा स्कूल या कॉलेजमधला ऑर्डर झाला तर मग मीच जातो ना स्वतः पप्पा जात नाही तर मग ते मलाच पार्सल घेऊन जावं लागतय असं आहे तर आता ते शेडूल मी बघत आहो जर झालं माझं तर मग तसच करतो म्हटलं मी सध्या दिवाळीपर्यंत तरी मग झालं मन कि नाही करायचंय बाबा जॉब दिवाळीपर्यंत फिजिकली क्लास लावतो पुन्हा एकदा बघू मग काय हो आणि जशी दिवाळी कंप्लीट झाली का मग एक कंपनी पकडून मग ऑनलाईन करायच
हम्म
पण सिक्स मंथ असतातच
हम्म तेच आणि यार आपल्याला आधी आपल्या एजमध्ये आता कोणी हा माइंड वॉश नाही केला आपलं म्हणजे माइंडमध्ये टाकली नाही की बाबा जास्त शिकू नको रे बाबा